अजेवण
हा ससा बनवून झालाय जेवण झालाजून.
तेच आता माझं पण झालंय बनून जेवायचंय.
हम् लवकरच आहे आज
हा म्हणजेता कंटाळ येते का कधी कधी नंतर लवकर उरकले की बरं पडत पुढ काम होऊन बसता त्यांनी माणत.
हा तेच ना तेच आज विचार करून म्हणजे आज लवकर केला स्वयंपाक मी पण. मला करावं काहीतरी आणि दुपारचा मला काही टास्कच करताना आले. तिकडूनण म्हणजे ते कुत्र्यांची पिल्ल आहेत. ते ओरडतात परत कोंबड्या आहेत ते शेळ्या
हम्म
नाही त्या रेकॉर्डिंग पण करतात ना बॅकग्राऊंडचा आवाज काही चालत नाहीय त्यात त्यांचा आवाज सुद्धा चालत नाही.
तेज तिथं पण कुत्रीरी ओरडत असते म्हणजे दुपारी नंतर पाऊस चालू झाला कि ते ओरडतात. जागा नसती त्यांना ना कुठे बसायला
हा
मग अजून काय आज काय जेवायला आता संध्याकाळी काय वेगळंय का सकाळचंच.
नाही नाही अज बटाट्याची भाजी केली संध्याकाळीची आणि ते काळ्या पावडर असत का आपण म्हणजे ओला ओला शेंगा त्याच्या त्या
पावट्याचे प्रकार मला माहित आहेत सध्या तरी आमच्या घरी खात मला
हा नाही मी ते पहिल्यांदा इकडं म्हणजे इकडं आलं मी पहिल्यांदा बघितलं ना आमच्या इकडे नव्हतं ते.
हा इकडे पण नाही भेटत अजून पण ते मम्मी तर आमची झाड लावली होती. म्हणजे बिया वाळवून त्याचं झाड लावून त्याचे म्हणजे वेल इतका मोठा घेलता ना. अ दररोज दर महिन्याला अस चार-पाच वेळा भाजी होईल एवढं पाव पाहिजे होता.
हा तर ते बेल माहिती काय घेवड्याची ते नॉर्मली असते आपल्या इकडं. पण कसं काळ्या पावटीच्याकडे सातार्याकडेच बऱ्यापैकी असते.
हा पण आपण लावली की येतं ते, झाड.
हा येता.
हो मम्मीनी लावलेले तीन-चार झाड. मग प्रत्येकीला द्यायची कोणा ना कोणतरी मागायचं रेसिपी विचारायचे ना.
हा हा.
मग एक-दोन जणांनी झाडं पण घेऊन गेली होती आलेची लावायला.
हम्म नाही आम्ही सध्या तेच केले राहना. डाळीत सगळ्या केल्या आणि मकाई केलाय.
हम्म.
हम्म.
शेत आहे का तुमचं इथं?
हो द्राक्षांची बाग आहे शेत आहे.
वाह! म्हणजे आता द्राक्षे संपलेच असतील ना. का म्हणजे एका वेळेस एकदाच येत असतील ना द्राक्षे.
हां, सीझनमध्ये एकदाच असतात ना.
हा पण ते झाडं एकदाच येत असतील ना एकाच वर्षात. परत काढून नवीन बसावं लाग लाग लागवत करावं लागेल.
नाही अ त्याची छाटणी वगैरे असते फक्त म्हणजे पूर्ण त्याचा पाला काढायचा. मग त्यांना नवीन येत ते, हम् तस तस ते थाटणी म्हणजे खुडा करणे काहीतरी म्हणतात मी पण पहिल्यांदा पहिले सगळं. बऱ्यापैकी कळते आता.
मी द्राक्षाची बाग बघितली द्राक्ष पण तोडून आणलेत स्वतःच्या हाताने. पण ते किती वेल अशी एकदम बारीक नाजूक असती ना मला वाटलं ते एकदाच आता फळ दिलं की नंतर त्याच्या वेळेस दुसरं लावावं लागेल असल असं वाटलं मला.
हा म्हणजे द्राक्ष कट केले ना त्यानंतर पूर्ण छाटणी करतात. आणि आत्ता सध्या मग त्या त्याव्हा लगेच करतात फळ काढल्यावर. मग आता हे खोडा करायच चालू आहे आलाय भरपूर पाहायला आलाय त्याला पण आता.
हम्म तेच मला ते द्राक्षाचं तेवढंच माहित नव्हतं फक्त. आमच्याकडे क शेतीत नाही आहे, हा आणि. हो ती कुणाकडेच नाही आमच्या इथे.
हा तेच माहेरी आमच्या नवकी शाशरी आहे आता.
बरंय कुठ तरी एकीकडे असली की बरं पडत ना.
हा तेच ना बरपैकी शिकले सगळं म्हणजे असं. खुरपनं हे आपण वापर शब्द वापरतो ते माह होत इथ भांगलनं. कोळपण हे नवीनच ऐकलंय मी इकडं.
हा आणि हे आपल्याला शाळेत पण नव्हते आपल्या शाळेत ना गरणी वगैरे फवारणी हे ते शब्द होते. ते शेवटी काय म्हणतेत ते रिअल लाईफमध्ये आणि थेरॉटिकलीमध्ये वेगळा फरक
वेगळं असतं. इकडं आलं मी असं म्हणजे हरभरा केला होता ना एकदा
हा.
तर तेव्हा त्यावेळेस मी ट्रॅक्टर चालवायला शिकले. पोहायला येत नव्हतं पोहायला शिकले.
पोहायला शक्यतो विहिरीवरती किंवा अस नदी असेल तर नदीवरती शक्यतो जे शाईडला असतात ते शिकतातच लवकर.
हो विहीर आहे ना आमची विहिरीवरच गेलो होतो.
हम्. तेच मी पण खूप जणांच ऐकले शेतात विहिर असली की ते सगळ्यांना पोहायला येतच घरातल्यांना.
हम्म एवढं परफेक्ट नाही येत अजूण पण थोडं थोडं तेवढंच
माझ्या बहिणीनी तर स्विमिंगचा क्लास लावलाय कारण आमच्या इथं ना विहिर हायना नदीय.
हम्म आता त्या लेवल असल्यावर मग तसच करावं लागणार.
हो पण तिने इतकं घाबरती ना पाण्याला म्हणते सर हा असतात म्हणे ते त्या दिवशी एक स्टोरी सांगालती म्हणजे ती पहिला काय करतात तुम्हाला अस पाय कशे हलवायचे. पाण्यामध्ये ते सगळे शिकवतात म्हणे आधी हात पाय कशे हलवून आपण स्वतःला प्रो टेच करायचं. ते शिकवतात म्हणे मग हे काय करायचे वरतीच बसून पाय हलवायची ते सरी का हसत होती हिचा व्हिडिओ काढून घेतलाय त्यांनी आवो मॅडम असं केल्यावर कसं शिकणारे पोहायला जाव पान त उतरा. हीनिप
म्हणजे तो वर कट्ट्यावर साईडला बसून पाण्यात पाय सोडून हलवत होतीस तर
तुम्ही काय इथं काय नदीकाठी बसल्यासारख की बसलात का पिकनिकला आल्या वाणी म्हणे जव चला चला स्विप स्विमिंग करायचे कधी शिकणार म्हणे. तिने आठवडाभर त्याचीच करत होती.
ए
पाण्यात फिरायला तेवढंच भारी वाटतं पण शिकायला म्हणल्या व लई इथ दोनदा बुडले.
हिचं पण तसच होतय हाईटला आहे तशी पाणी भरपूर पण त्यांनी काय म्हणतायत त्याशिवाय पण तुम्ही शिकणार नाही तुमच्या हाईटपेक्षा पाणी कमी असेल तर तुम्हाला पोहता कसं येणार आहे मग त्यात.
हम्म हा ना.
त्यामुळे मग ते तिच्या एक दोनदा नाका तोंडात पाणी गेलतं ना तेव्हा ते घाबरून ते खालीच उतरत नाही म्हणे.
नाही पण गरजेचय पोहणं पण.
हा सगळंच यायला पाहिजे.
हम्म.
पण तिचं कसं तिला टाइमच भेटत नाही ग जॉबला पण जायचं असते ना ती साडे दहा ला गेली की साडे सहालाच येते घरी
तेच ना करायला तर काही करायला सगळं सगळं करू वाटते टाइम भेटत नाही त्याच
आणि संध्याकाळी बॅडमिंटनचा क्लास लावलीय सकाळी स्विमिंगचा का क्लास लावलीय मध्ये जॉब घरातला स्वयंपाक इतका म्हणती कंटाळून जातय जीव की मला कोणाला बोलायला पण वेळ भेटत नाही.
बरेच क्लासेस लावलेत.
हा, आता बघ तिने कंटिन्यू मे महिन्यापासून लावली, आता जुलै आला एक कॉल नाही तिचा. जवळ राहण्याचा पण काही उपयोग नाहीये तिचा, इथंच राहते जवळ ना तोंड दिसतय, ना तिला आमचं दिसतय, काहीच नाही. तिच्या तिच्या दुनियेत आहे ती. अ आणि मला तर कधी-कधी मला आणि विधीला विसरच पडतो ही आहे आमच्यात म्हणून.
ह.
ह ते त्याच्याच त्याच्याच दुनित असत, त्याला कोण लागत नाही. एकट तर एकटाच पडलेलं असत ते.
हम्म, असते एखाद्याला एकट राहायची सवय.
खूप बाबा, तिला आधीपासूनच एकट राहायची सवय, घरात पण असली ना तिला कोणा सोबतच जेवायला आवडणार नाही. कोणाला काय बनवून खाऊ घालायची इच्छा होणार नाही. सगळं एकट-एकट साईडला एकटे बसून जेवणार, एकट बसून खाणार, काय रेसिपी केली स्वतः एकटीच संपवणार, कुणाला विचारणार नाही. तुम्हाला हवंय नाही.
आपल्याच धंदीत.
हा आपल्या दोनियातच सारखं तिचं तिजंच. घरात पाहुणे आले हेनि घरात ना नाहीच गेली कुठ तरी गच्चीवर जाऊन बस, आतमध्ये जाऊन बस, रूम मध्ये किंवा बाहेर निघून जा.
हम्म, काही घेन देणं नाही कुणाशी.
कोणाशी घेणं देणंच नाही तिचं. मग पप्पांना तेच टेन्शन यायचंय, लग्न झाल्यावर काय करणार आहे. असं केल्यावर कसं व्हायचं.
सक्की बहीण आहे काय?
हा, मधली.
हा हां.
पण आम्हालाच आता विसर पडत चाललाय तिचा.
मग जवळ राहती म्हणजे, एकाच घरात राहत असाल ना?
नाही लग्न झालंय ना तिचं, ती आहे म्हणजे थोडीशी जवळच राहते एक-दोन किलोमीटर वरतीच आहे तिच, पण आमच पण जायचं तिचा तोच रोड आहे. तिथ त्यांच्या घरावरूनच आणि तिचा पण इथूनच आहे रोड. पण तरी पण आम्हाला तोंड दिसत नाही तिचं.
मग लग्न झालंय बरं, परमिशन दिलिसा, चांगलं आहे ना उलट. क्लासेस ला.
सपोर्टिव्ह आहेत घरचे सगळे, आता तर तिला काम पण करू देत. सासू डबा करून देती, हि जाऊन येती, पण म्हणत नाही. तू हे बाकीच कशाला लावत बसले, त्यापेक्षा घरातलं स्वयंपाक कर, हे कर, ते कर नाही. आता वय करून घ्या, करून घ्या तुम्हाला काय हवय. हो, आहे तेवढं सपोर्ट. जॉब पण तिला करायच होत, ती आधीच सांगितलेली मला जॉब करायच मी जॉब सोडू शकत नाही. त्यात काय मग. त्यांच्या घरात कधीच कुला अलाउड केलं नाही जॉबसाठी, पण हिच्यासाठी सगळ त्यांनी सोडलाय, सगळंच तू म्हणेल ते
अ नवीन आता लग्न झालंय का?
हा, एक दोन वर्ष झालेत आता.
हा हा, तेवढं एक चांगलं असत सासरकडचे आणि तसे भेटले तर?
आणि घरात आजी सासूपासून सगळे आहेत, तरी पण सगळे सपोर्ट करतात.
हम्म! माझ्यासारखच सेम.
हो, खूप आणि, सासू पण काही म्हणत नाही. परत आजारी वगैरे पडली की स्वतः डबा घेऊन जातात. तिला म्हणजे, एक दोनदा ऍडमिट केलं होत. हे धावपळीचं तिंझ दिवसभराचं, जेवणाकडं हा, जेवणाकडे लक्षणे वगैरे वगैरेम ते टेस्ट करण्यासाठी ऍडमिट करून घेतलं होतं तिला, तेव्हा सासू सगळं डबा वगैरे बा वगैरे करून, घरातला आवरून, तिला बसायला जायत होती, तिथं ब बघत होती, ओरडत होती. असं दुर्लक्ष करून चालतं का? मी तुला सगळं कर म्हणलं, मग तू काय स्वतःकडे दुर्लक्ष करणार आहेस. का? असं तस लई
बोलणार की, आता एवढं दुर्लक्ष करायला लागलं तबेतीकडे पण
हा, पण आता थोडंफार सुधारणा वाटतय तिच्यात, म्हणजे जे आता इथं एकट्यापणा तिने करत होती ना, स्वतःसाठी आता तिथं बळजुबरी तरी सगळ्यांसोबत जेवायला बसावं लागतं, सगळ्यांच सगळं बळजुबरीनी करावं लागतं, तेवढं करती, आता थोडी सवय झाली.
म्हणजे तुमच्यापेक्षा मोठी असणार, मधली म्हणल्यावर.
हो, माझ्यापेक्षा मोठी.
हम्म हम् हम्. असत एखादं तिघात, दोघा तिघात तसं.
असत असत, प्रत्येकाच्या घरची कहाणी आहे. चालेल म, चल.
हो हो, चालेल.
हो ठेव.
एक लास्ट कॉल राहिला असेल ना आता?
नाही झाले की, आपला हा लास्त होता, पाच झाले, हो.
बर बर, चालेल ब एकदा ट्राय करून बघा फक्त तो दहा मिनिटांनी लागतोय का?
नाही मी दिदीला सांगते ना नाहीतर मग
बर बर ठीक आहे, चालेल, हा.